अ
हा जेवन केला काय
नाही आता जेवायचं आहे
काय करायलाय
काय नाही आमटे गरम करा लागले
कारराला कशाच केलाय
आज भेंडीच किल्ला
भिंडेज केला
ह् भिंडी स भी असस् तची
हा हां ब्याची
हा बेी खलायचं भिंडी सून
हा
भाजयचे बी
हा
आणि लसूण चिचून घालायचं
नलस काय
हम् चांगदानेच कुड घालून पुूडणी टाकायचं
पाऊसा आहे का तुमच्याकड
होय चालू झालाय थोडा थोडा या लागला
तुमच्या इकडे ते केमिकल पाणी आहे म्हणजे ह्याला नदीला
होय न दिला चावी ला या लागली
पेज कुठला वापरतय
पहिलाकवाचं
ह कवे
हां
ते केमी प कशाम आले
ति सोडले वाटत ना तथकण तर
म सग सगळ ह हिरो पाणी झास
हिरव हिरवाले
आमच्याकडे आय पाौस आहे कौस नाही आ तर काय
मोठा पडलाय न काल
परवा पडलाय
हा मग आमच्याकडे आजच आलय तो पण थोडा थोडा आला
हा हा हा तुमच्याकडे पे पेरण्या झाल्या असते सगळ्या
नाही आमच्याकडें उसला
हा हा
हो का
फार सुटले वाटतं आवाजाला
वण
हा
ह ना वर नाही आमच्याकडं
हा बेड वारं सुटल्या आवाज येत नाही कशाचा
हम् हम्म
व
चुकूच्यां झाडं लागल्यात का चुकू
चिक्कूचे लागलेत की चिक्कू काचाता आता पीक आहे वय मोठं झाले पिकायचात अजून
हा.
तुमच्याकडे नाहीत का मिळत नाही का?
चिककूची झाडं नाही आहेत आमच्यात आमच्यात एक रांगोळ च होत. राांपचम्ही काढली तेी
कार्ड लावचे आंबे.
हम्म आंब्याच नाही आंब्याच एक आता लावले.
ह आत्ता लावला का अजून दोन दोन वर्ष लागते अजून त्याला यायला
हा.
बरं आहे मग
होय.
जेवण आता बनवून ब जेवणार मग
नाही जेवणार आहे थोड्या वेळाानं
हा.
वाढायला लागले जेवायला मिस्टरांना
हम्म हम् हम्म.
हम्.
रामपर ज आईस्क्रीम करतात ना.
शपापती तुमच्याकडे अजून कुठली झाड नाही.
हा राजीवे
ह आहे फुलाच आहे. परत लाजाळूच लावले.
गुलाब नाही काय?
गुलाब लावलेलं गेले उमुळं
टेम्परेचर ललेवता आम ना लेवता त्यामुळे काय?
आणि लाज षध आले.
लावला आहे.
हा लादळस मध्ये बोट लावल्यावर त्याला पानं मिटतेात.
हा चल चालते मा पाणी पडल्यावर संध्याच्यावर ये होते.
हा वटण ल्यात
पटाशया का लावलाय काय?
शेंगा ना वटाण टाकलेल थोडं. ते उघवून आल्यात त्याला आता शांगा लागणार. थोड्या दिवसात शेगा लागते अन एक आठ दिवसात
आणि का लावलाय कशी?
आबोलीला फुलं लागल्यात भरपूर लागल्यात फुलं मोगरा नाही तर जागा नाही लावायली एवढी जास्त
ते सापान साप येत वा.
वासना हा म्हणून लाव अडचण जास्त म्हणय. हा नाही शिगंध त्याला कधी तर कधी तर फुल लागतात उन्हामुळ त कळे येन झाल्यात. पाणी घातल्यावर कळ्या लगेच येतात त्याला पाणी पाणी पण घालत नाही पाऊस पण येत नाही त्याला
कम कमल हय.
हां.
अ ह काय? सकाळ साह्य लागते ना देवाला खला
आणि
ह
काय
कला
जास जास्वंदीचं आहे का
जाासवंतच आहे जाासवंंद मोगल तुला चाक्याचा हाय चाप्याला चापा है
घालायचो रोज
बेलाचा हाय
हम् हम्
हेय छपा पांढराचा आप उचचाय आुमचे गाणे कुठले
वार आता आता वारं सुटलंय आमच्याकडं
हा आता मार आम ढगेले असं होशलाज सांगितलं का हा मान्सून म मान्सून आलाय ना इकडे
हा सिंधुदुर्गात चालूय
तिकड रत्नागिरी सिंधुदुर्ग आमच्या इथले एक आहे मित्र तुला फोन लावलेला तिकडे पोस चालूय म्हण चांगला होत ना किं
हां हां
आणि काय विशेष
विशेष काही नया चुट्टी
पु नाम मम् ममी नाही का आमच्या द्रक्ष बागिती गाठल्या धोडका काय काय लावल्या
हां हां
द्रक्षचा तर सीझन चालू होणार ह्या वर्षी नाही वट नाही काही नाही दोडख नाही
गेल्यार्षी ह्या दिवसात तोडायला लालतं
होय शेंगा चालू उ
हा अ दर पण सापडला
चलापॉटं ह
ऐंशी रुपय काय वोद रुपय होत ना
सुरुवातीला एकशे पंधरा निघेले चाळीस कमी थोडं बका याेत ना पावटा मार्केट म म्ह ना ते होन चालं ना लगेच काढून टाकलंग प त्याच्यामुळे ह करणार तिच्या
पंध्रशच द्राक्षाचे उत्पन्न तीन महिन्यात निघते
चार महिने लागात
चार चार महिन्यात आणि बाकीचा नऊ महिने बागाशीच असते
हो अस ते
हम
त्याला फळदार मि ना त्यामुळे त्याला पिलापच नका लागते वर्ष लागते ते बरोबर आहे पूर्ण पहिला उन्हाळत सगळं काडी नियोजन करून काढवर राहते नाही कााडी चांगली झाली फळदारा झाली त्याला औष मारूना
हम्म
मग त्हाांग
हम्
नाहीतर परत दक्ष पडत नाही त्याला
हां
पान चांगले भारीले औषध आले पाहिजे
हम्म तरी आता धावण्याचं प्रमाण कमी आले
जा का मला औषध आत नाही बा भरल्यामुळे
हम्म
कामल अससितला राक्षस त्या खोड करायचा श माराय गाडी आकाशी गाडी सारी्हाला लागळी नाही मिळत काहा
बाजूला य रेंजर नाही
हॅलो
हा
काडी राहिली पाहिजे ना चांगली हा काडी चांगली राहिली पाहिजे
हम्म हम् मग आता ते हे कधी करणार
आता सप्टेंबर ऑक्टोंबर सप्टेंबर ला सप्टेंबर हा पंचवीस तारखेच्या पुढं ऑगस्ट
सप्टेंबरच्या ऑगस्टच्या
अ
अरेंज केली
हॅलो
हा दोन दिवस झाल्या त्यांचा प्रॉब्लेम या लागलाय हा
तर ना
ररेंज चालल्या
हो हॅलो हॅलो